हां
अरे ते मला.
काय माहित आता. मी तर लावलो नव्हतो स्क्रीनशॉट दिल की तुला.
मण मी पण टाकलो ना तुला स्क्रीन शॉट.
हा तेच कि मग का कायेईना मग आता
माझ्यात
ते झिरो झाल झिरो म्हणून हां
तेजा कॉल लागल तेजावर नंबर देतो त्याच्यावर कॉल लाऊन बघ दोघांच्या या फोनवर लाऊन बघ. भावाच्या म्हणतो माझ्या फोनवर लावून बघ माझ्या फोनवर आता हे हा हा मग भावाचा फोन आहे ना
हां
भावाचा फोन आहे रे. हॅलो आता बोलायलोय तो भावाचा फोन आहे. हॅलो
हां
आवाज आ रही है क्या आवाज यायलाय नव्ह.
हा यायलय याले.
हा का आता यो भावाचा फोन आहे.
हम्म हम्म
आता मी बोलते भावाचा पण फोन आहे मग माझा पण आहे नाही माझ्या फोन लाऊन बघ नंतर ना माझ्या फोनवर लाऊन बघ चालतय का बघ येते का बघ.
कुठला तुझा नंबर म्हणजे जे कॉल करतोय आपण त्यावर.
हां त्याच्यावर जाऊन बघ हा भावाचाच नंबर आहे ना?
हां
आणि अनेक व कामाला कुठे जातो तु?
काय
कामाला कुठ जातोस?
कामाला इथच की आपल ह्या पुतळ्याजवळ.
साहेबूत काय काम आहे नेमक तुझ?
वाढपीच. वाढपीच आहे इथ जातय कामावर.
नीट सांग की जरा, माहिती सांग रे मला दादा. कस काय काम आहे काय आहे नेमक.
आ त्याच व्हय हे कंपनीच? कंपनीच कस असते माहिते काय त्यात तर काय बिंब आहेत. बिंब येतात माहित असेल की बिंब पेरत असतात ते.
हम् हम् हम्म
फुल्ल मग ते आल की हे होतय. काय म्हणतात त्याला? ते बीम लावत्यात त्यातन आम्हाला सगळ तारा घेऊन ज रेड मधन घ्यायला लाग ते रेड्डी रेडड बाहेर घेतलास मग कापड ते चांगल तयार होते. चांगल नसल तर
हां
बोंबलतय शेट. आमच अस हाय.
हां मग ते नीट गर्भ लागते काय?
होय नीट कराव लागते म्हण. बघून. कापड बघायला लागते दरवेळी की कस चाललय बरोबर आहे का कापड खराब झालेलय?
असा विषय आहे, क्वालिटी बघाय लागते त्याची. किती मीटर झाल की कट कट करायला लागते नाही कट केला की. प्रॉब्लेम होतय मग. एक्स्ट्रा मीटर गेल की बोबलतय मग आणि अं हॅलो
मग ते सगळ तु करतोस व्हय?
होय
अजून
अस आसतय काय करायच आता? हॅलो
तू आता माघावर काय करतोस नेमक तिथ? मागच असतय ना आपल साध मगा असे तसच असत ना.
नाही साध महाग नाहीये एअर जेट आहे.
एअर जड्रावर आहे व्हय तु?
होय साधा माग मध्ये कस, अं काय म्हणालास?
फास्ट म्हणल लय चालत असेल ना एर गेड म्हणल्यावर.
होय तर फास्ट आर पी एम जास्त असते आर पी एम जास्त असते. साधा मार्कसच कस हे ज कॉम्प्युटरवर नसत साधा मार्क्सच. आणि ह्याच्यावर सगळ फिल्डिंग हच ह्याच्यावर असते अ काय म्हणतय त्याला? अ कॉम्प्युटर वरच असते. कनेक्शन त्याची बघायच असतेय प्रेशर बघायच असते त्याच्यावर. कंट्रोल असतय प्रेशरचं.
हा.
कापडच क्वालिटी चेंज करायला येत्या.
हा, ते कम्प्युटर वर सगळं असतय. आ, हे वर्जन, वरच वर्जन नाही नव्ह ते साध्या मागामध्ये साधं कापड नुसत तयार हाय, यात सगळी क्वालिटी येत्या.
हम्म.
हाय क्वालिटी कापड जे महागात विकत्यात तू काय करायलीस? कीबोर्ड वर करालीस कि काय काम?
व्हयं जरा किबोर्ड अस टाइपिंग करलतो रे. ते रुपेशला जरा मेसेज करालतो रे. तेज रुपेशच असं कुठल फोटो टाकल्याल, म त्याला मेसेज करालतो म्हटलं. ते बुट शॉक्स तर कुठलं टाकला. बूट-बूट घेतलेलं काय तर.
बोट घेतलाय काय?
बूट आपलं माझ्याकड नाही का क्रॉक्स. क्रॉक्स नाही का माझ्याकड, तसल काय तर म्हणला ते हाय मग ति चांगलं दिसतय काय बघ म्हणालंत आधी.
हिरवा काय?
हा, हिरवं हिरवं.
ते व्हयं ते काय डिमार्ट मधल हाय.
डी मार्ट मध्ये तुम्ही गेल्यावर फोटो काढलाय काय?
व्हयं, अरे घरात पाठवायला रे विचारायला हे चांगल हाय काय घेतो म्हणून.
मग, व्हय. अरे चांगलं हाय रे खरं मऊ हाय खरं कलर चांग, कलर चांगला नाही न हिरव दुसर कलर पाहिजे हुतं.
कलर ब्लॅकमध्ये, ब्लॅकमध्ये हे आहे वाटत तिथं आम्ही पण गेलतो आज
नाही आहे, नाही आहे सपलय वाटतं, स्टॉक सपलय. स्टॉक्स सपलाय ते नाही ते तू रुपवेशला सांगालता एस आय पी बद्दल तेन
हा, हा.
मला पण जरा सांग की, मी पण करणार आहे विचार केलय.
एस आय पी च व्हय?
हा, ते एसआयपीच कसं त्येज, हा.
तुला सांगतोय कि आइक, एस आय पी चालू करणार असलास कणी पहिला कुठली तरी एक चांगली बँक बघायची, बँक किंवा कंपनी असतीया आपली.
हा.
ती बघायची
ते कुठं जायचं खरं, ऑनलाईन करायचं काय ऑफलाईन?
म्हणजे त्याकड आपलं हे हाय, फोन पे हाय?
हाय की.
हा फोन पे असल कणी, फोन ते तेज्यात. नेते कल्पेश आहे ना, त्येन त्या फोन मध्ये चालू केलाय एस आय पी. आणि आपलं म्हणलं असेल तू ऍप पैप कापल ग्रोथ ऍप आहे आणि नंतरन यांची लोन ऍप आहे. पण आपल्याला करायला येते. हो येत्या करायच आपल्या ट्रेडिंग पण करायचंय. हा स्टॉक घेणे बाय सेल करायचे आणि एस आय पी पण करायचे म्युच्युअल फंड म्हणत्यात त्याला म्हणजे कसं असते आपण दर महिन्याला एक स्पेसिफिक रक्कम असते ना आपली हजार पाचशे हा जे काय असेल ते दरवेळी महिन्याला आपण टाकत जायच असते त्याच्यात
हा हा
कमीत कमी तीन वर्ष ठेवलेलं असते नंतर पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष हा जस ठेवेल तसं ते चांगलं असते. एवढं जास्त ठेवशील तुला प्रॉफिट पण तसा जास्त होते. म्हणजे कसं आता तू ऐक काय तुला सांगतो उदाहरण गुंतवणूक यालाच कितीये माहिती ये काय एक
हा हा
तर तुला ही ठराविक रक्कम मिळणार म त्यानंतर तुला
किती कि कमीत कमीत किती वर्ष ठेवावं लागते.
कमीत कमी पाच वर्ष व्हायला लागते.
पाच वर्ष का अरे नाही. ते ह योजना म्हणून आहे न व काय योजना आहे. आपलं अं सुकन्या म्हणून काय कुठली योजना आहे ना व
का माहीत नाही त्यात काय
हा अरे बारकी पोरींच योजना असते म्हणजे दहा वर्षाच खाली असली की नाही पोरगी मग ते काय तर काही पंधरा वर्ष भरायचं एक ठराविक रक्क म म्हणजे हजार पाचशे अडीचशे अस पंधरा वर्ष भरलास की नाही
पंधरा वर्षांना तुला तिच सगळं मिळणार म्हणजे पंधरा वर्षांन मिळणार नाही पंधरा वर्ष भरायचा नुसता तो
त्यानंतर बंद ठेवायचं त्यानंतर एकवीस वर्ष झालं की नाही एकवीस वर्ष नंतर तुला पैसे भेटणार.
म्हणजे किती वर्ष ते मग
पंधरा वर्ष
फीज किती हा पंधरा वर्ष किती भरायचं ते पैसे किती पैसे भरायच.
किती पण तुझ हिशोबन म्हणजे तुझ्याकड जेवढं असल ना तेवढं पाचशे हजार अडीचशे
हा महिन्याला भरत आहे महिन्याला भरत जायचं पंधरा वर्ष
हां ते पोरिंना मिळते ना म हे आहे ना व आरक्षण
हा काय काय एक काय काय आहे ना पूर्ण मग त्याच्यानंतर तेनी पंधरा वर्षानंतर मग तिने दुप्पट करून देणार का देत्या का ?
काय माहित नाही मला पण खरं व्याजानं असं काय तर चांगला हे मिळते.
चांगले टक्के न हे मिळते व्याज. हा एफ डी सारखं ते मिळते ना तसं बहुतेक पंधरा वर्ष भरायचं त्यानंतर एकवीस वर्ष थांबायचं म्हणजे अजून सहा वर्ष थांबायचं.
हा मग तिने सगळं टोटल करून देणार का?
हा. अरे तू पंधरा वर्ष नुसतं भरायचं त्यानंतर सहा वर्ष थांबायचं म एकवीस वर्ष झालं की नाही. त्यानंतर एकविसावर्षी नंतर तुला भेटणार सगळं पैसे एकत्र. तर आता पोरगीचं लग्न लग्न कर शिक्ष आता आता तेवढं भरणार तेवढं तसं हिशोबा न.
म्हणजे एक आता समज आपले एक लाख रुपये झाले समज पंधरा वर्षात आपण भरले
आता एक लाखच किती मिळणार काय माहीत आता? ते बघा पाहिजे ऑनलाईन सर्च करून.
एक सेकंद कुठली योजना म्हणलास तू सुकन्या?
हा काय तर नाव आहे पोरींचच आहे. काय तरी योजनेचं नाव आठवंना मला पण. ते नव हे तुला फेसवर काय अक्नेचं प्रॉब्लेम आहे का?
आहे की.
अरे ते आम्ही हे, अ?
पिंपल्स
काय म्हणलास? पिंपल्स आहे का? अरे आम्ही एक हुडकलो ह मेडिकल. अ जनसुदी काय तरी आहे नावाचं.
हा.
माहित आहे का तुला?
नाय माहिती.
प्र, प्रधानमंत्रीच योजना आहे रे जनसुधी काय तर, त्या संस्था औषधे मिळतात, क्रीम तेन.
क्रीम, लोशन, तेन मिळतात.
ते पण चेक चेक पण करतात का तेनी? काय प्रॉब्लेम आहे? कशामुळे झाले? काय झाले?
काय ते माहित नाही चेक नाही, मेडिकल रे. मेडिकलवर चेक थोडी ना करतात, हा अरे मी असं हुडकलो निअर बाय मी मग तिथं दाखवलेत, मग त्या आम्ही गेलं की मी क्रीम घेऊन आलोय की फेसवॉश. वन पर्सेंटचं सॅलिक सिलिक असिड काय कशात तर होतं. त्यानंतर तिथं ऑईल पण आहे असं आणि ते डी टॅनच काय तर अक्नेचं हे सोप पण आहे. आणि कि किती रुपये आणल सांग कंपनीच माहित नाही, मला पण फोटो पाठवतो तुला त्याच्यावर हाय किती रुपयेचा आणला असल
सत्तेचाळीस रुपयेचा आहे फेसवॉश
तूझ कंपनी सत्तेचाळीस रुपयाचा आहे त्याच्यावर कंपनीच किती एम आर पी आहे.
त्यावर आता बघाय पाहिजे मला तर वाटतं
म्हणजे तू सत्तेचाळीस रुपयेला आणलास का
होय सत्तेचाळीसच वन वन पर्सेंट असते याच शंभर एम एम